हॅलो काय कराल्यात?
काय नाही काम चालू आहे.
आवरलं.
चालय बग चालू आहेत अजून.
हाहा जेवून आलीस का नाहीस.
नाही घरी जाऊन आता थोड्या वेळानं
हा हा हं!
जेवलीस?
जेवलं की जेऊनच बसलंय ग, तब्येत हाय व्यवस्थित.
हाय हाय.
गावी गेलेलीस का?
काय नाही, काय नाही. ह
हॅलो.
काय कराल्यास म्हटलं.
ब्लाऊजच शिवायच चालू आहे,
हा हा!
तू काय करतेस.
ब्लाउजचा दर कसा आहे तिकडे?
ब्लॉउज तीनशे रुपये अस्तरच
हां!
आणि विदाऊट अस्तरच सव्वाशे, बाकी प्रिन्सेस कट साडेतीनशे चारशे.
मं इतर काय सगळं म्हणजे, डिझाईन वर अवलंबून असेल.
नाही डिझाईनचे वगैरे वेगळे.
चार्जेस असतात काय
हम्म
हम्म ह तर सिटीमध्येध्ये आहे त्यामुळे सगळं दर वेगळं एवढे खेडेगावात नाहीत कोण हे करत
एक एक वागा हे करतात पण ज्यांना कस एकदम व्यवस्थित परफेक्ट वगैरे लागते त्यांच चालतं तर इकड पण बायका नाही त्या देील ग इकडं पण अर्ध कळंब सिट्टे हे लागते ना गावातच हे लागते
हो खेडे गावा
इकड रोडच्या एक साइड ला खडेगाव लागते एक साईडला पंचख हे लागते महानगरपालिका असा आहे सि्टी लेवल लागते त्याच्यामुळे मिकस गिराय का असतात
हा हा तरी गिरायक असतात व्यवस्थित
वळ आ
हम् ह
वकासं मग एक एक घरात शिवणार्या वगैरे बायकां असतील तर त्यांच्याकडून मग ते शिवून घेतात कोणाला कमी पाहिजेला सुध्या का देतात म- पण दुकानातले असं कोण शिवून देत नाहीत तेवढ्या कमीमध्ये ते
होय त्यांना परवडायला तरी नको काय दु-
अस्तर वगैरे सगळं चांगलं वापरायला लागते ना मटेरियल वगैरे सगळ्या चांगल्या क्वालिटीचा वापर करात- त्याच्यामध्ये सुश ला आहे
घ्यायलाच लागत असेल वय
खूप त्यात चांगल्या क्वालिटीचे आले दोरा चांगल्या क्वालिटीचा हलका वापरला की टिप्पा लगेच असं असत चांगल्या क्वालिटीचं आणि कामाचं फिनिशिंग ते फिनिशिंग करायला वेळ जातं ना जास्त
होय सगळं व्यवस्थित करून द्यायचं म्हटल्यावर बाकी आहे ना व्यवस्थेत बरे आहेस हा ह
कोुणी इकडं गावी गेलीस का इकडेचच
नाही गेलो की गावी सोमवारी आलो आठ दिवस झाले आलो तेवढच आठ दिवसाची सुट्टी एवढे दिवस कोण नाही ठेवत बाळाला सुट्टी आहेत त- यंत एकदा म श हाय हाय झोपला
शाळेला जाते. त्यात अ.
शाळेला अजून नाही सुट्टी पडली आहे बघूया आता कधी चालू आहे.
जूनला माझे. घरी आहे. त्याची आता जून ला शाळा चालू होईल आता. पहिलीला.
पहिलीला जाणार ती आता हा. सहा वर्ष कम्प्लीट झालं की पहिलीला घेत्यात नव्हे.
होय होय सहा सहा कंप्लीट झाले तरी घेतात म्हणजे सात.... सातव चालू.
ड्राय हा चालल. मग आता हिला पाच. तवा चालु आहे.
पुढच्या वर्षी अजून वर्ष, दीड वर्ष तरी जायला पाहिजे. तिला आता साडेसहा पूर्ण होतात. त्यामुळे भेटू.
प्रायव्हेटलाच घातलीस का मग....
होय पण अ हे इंग्लिश मिडियम असं नाही.
ह सेमी होय तेच बरं पडतयं नुसत इंग्लिश मिडियम असलं की मराठीच मग काय येतच नाही अगं त्यांना.
इंग्लिश मीडियम ला घालून पण काय उपयोग नाही.
नाही होय मराठी काय... कळत नाही बोलता येत
कळत नाही होय ते आमच्या दीदीन घातलेली नंतर नंतर काढलीत त्यांना दुकानात... पाठवायचं अवघड झालं. आपल्या इकडं एवढं इंग्लिशच हे नाही ना वापरच नाही ना.
होय त्या लेवलचं म्हणजे तसं
चालतय.
चालतयं होय. तसा एरिया पण लागतोय ग त्या हेटला. त्यामुळे नको वाटतयं.
त्यापेक्षा मराठी मिडीयमच बरं वाटतंय. सेमी इंग्लिश तरी. बरंच आहे. म्हणजे इंग्लिश मराठी दोन्ही होऊन जातय.
न आपल्याकडं
मराठी पाहिजेच होय यायलाच पाहिजे
रोजच्या आपल्या हच्यात आयुष्यात लागते ते तरी पाहिजेलच
पाहिजे आपली बोलीभाषा यायलाच पाहिजे त्यांना बाकी मग काय तर चालतय कसं पण होय आणि आताच्या मुलांची मेमरी इतकी शार्प आहे की त्यांना शिकवण्या आधीच ते म्हणजे सगळ समजून घेतात नाही होय समोरच्या माणसाच्या हावभावावरूनच ती प्रत्येक गोष्ट समजून घेतात
रियाला पण आम्ही एवढं काही शिकवल वगैरे असं काय हेच केलं नाही तिचं तीच शाळेत जाऊन बस सगळं आपल्या आपणच आम्ही एवढं प्रेशर टाक ऐकलंच नव्हतं कुठल्या गोष्टीचं
तर काय तसच लागतय हो
आवडीन जाऊन बसायला चालू झाली आणि सगळं तिचं तिनच केल
मग नंतर त्यांना म्हणजे हे बालपण मिळत नाही गं नंतर नाही व्हय आणि किती पण तू प्रेशर आण जी मुलं जे करायच तेच करणार त्यांच्या कलेनच घ्यायला लागतय हॅलो
हॅलो
हा बोल की
हा
तेच म्हंटलं ग मुलांना किती जरी प्रेशर आणलं तरी मुलं म्हणजे जे करायचं तेच करतात त्यांना नाहीच हे होत त्यांना किती पण सांग किती पण हे कर त्यांच्या मर्जीनच वागायला लागतयं आपल्यालाच उलट हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येत नाही काय हॅलो
हॅलो येतोय का
हा येतोय की रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक तुला
गेली असेल
जेवायला कितीला सु '--' करतेस मग
आता अडीच ला करायची नंतर मग पाच ला चालू करत अडीच ते पाच एवढी दोनं अडीच वाजतय
ब्रेक घेतेस काय
होय
ह -ह सकाळच काही खाऊन तर येतेस काय
सकाळच चहा नष्ट करून यायचं
ह ह तरी दिवसात किती कम्प्लीट कर्त्यास मग
दिवसाला दोन-तीन होतात घरचे वगैरे ब्लाउज शिवायला तो
हा फॅशनच
कस्टमरचा हे ब्लाऊज आहे
हा हा
तू शिवतेस का नाहीस
आज सकाळच मग घरातला आवरून यायला लागत असेल हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो रेंज कट वायली आहे तुझी बहुतेक
होय होय
आवाज येईना झालाय व्यवस्थित
येत नाय काय
नाही होय मधी मधी कट होते आला म्हणजे येतोय नाहीतर -मग येतच नाही घरातलं सकाळच आवरून यायला लागत असेल म्हंटलं
होय घरात सगळं स्वयंपाक वगैरे सगळ आवरूनच यायचं रियाच स्वयंपाक आता जाऊन काय करायला मिळत नाही ना जाऊन करायचं म्हटलं तर जेवायला पाच वाजता '--' जिगला
होय
सकाळचा वरून येतोय ओ '--' इकड कस पाणी वगैरे सगळ सकाळी सकाळच - लवकर येते त्यामुळे आवरून होते
हा
खाण्याचा काही प्रॉब्लेम नाही सकाळच लवकर आलं की कामं होतात ना सगळे
होय पाणी आलं कि काम पटपट होऊन जातात
मुलगीची शाळा सकाळची असायची'--' त्यामुळे ते काम सकाळची सगळी आवरायची सवय झाल्या.
ह हा
हे बर पडतय दिवसभर जरा निवांत
होय दिवसभर निवांत तरी वाटते. हम्म बर
मुलग्याला कुठल्या शाळेत घातलीस.
घातलेलं म्हणजे इथंच घातलेलं गावातच. मग आता परत दुसरीकडे बदलायचं असं चाललेलं मग आता आणि परत एक वर्ष इथं गावातच अंगणवाडीत घालूया म्हणून म्हणायला लागल्यात आणि मग पहिलीलाच
आता अंगणवाडीत वगैरे पण म्हणजे म चांगलं फोन वगैरे केले की त्यांनी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात. आठवड्याला
नाही इकड नाही काय तस नाही. आ तर मी घरातच त्याला थोडं फार अस म्हणजे शिकवून तेन असही केलं. त्याच्यावरच तो झालाय शिक नाही तर काय शिकवत नाहीत.
इकडं आमच्या इकडच्या साईडला शिकवतात. म्हणजे ॲटिव्हटीज वगैर घेतात सळं
हा नाही इकडं काय नाही इथं त्याच्या शाळेच्या बाई आहेत क नाही त्या एकदम वयस्कर आहेत. म्हणजे आता दोन वर्षांान त्या रिटायर्ड होत्या.
हा हा् त्याच्यामुळेच तर माझ्या मुलगीचे कशा आहेो. सगळ्या त्याच्यामुळे त्या ऍक्टिव्ह असल्यामुळे मुलं पण सग
ऍक्टिव्हच आहेत होय, लागते ग नाही ह्या, होय नाही ह्या बाईच वयस्कर असल्यामुळेणून नाही काय होत. तरी माझा मुलगा हुशार आहे म्हणजे आता होय. मुलगा हुशार असल्यामुळे तू शिकतोय. सगळं व्यवस्थित मुलगा हुशार असल्यामुळे तो शिकतोय. सर्व व्यवस्थित घरात मी शिकवलं कनी तेवढ अस म्हणजे कॅप्चर करून घेतोय तू आता ह्या वेळेला जरा म्हणजे प्रॉब्लेम असल्यामुळे नाही म्हणाले मग पहिलीलाच सेमीला कुठ तरी बाहेर घालवायचा.
चांगलाय सेमी इंग्लिश पण बोणी बेस तत ना सेमी इंग्लिश पण चांगला आहे. दोन्ही बेस पक्के होतात.